आलेत की नाही विद्यार्थी?
हो नाही विद्यार्थी वगैरे नाहीये, म्हणजे त्यांच्या आता एस आय आरचं काम चालू आहे न आमच्या शाळेेत. क मग शिक्षक अशा चार पाच च आहोता आम्ही मग त्याच्यासाठी शाळेचा- एक दोन घंटा टाइम कमी केलाय त्यांनी मग शाळा सुटली तर, आम्हाला ह बाकी मग आम्ही आमचे काम करत बसतो, पण म्हटलं त त्यासोबत- कॉल वगैरे पण करू म्हणलं.
हा होऊन जातात म्हणजे संध्याकाळी पण वेळ नसतो तुम्हाला हा मग- काल माझं पण संध्याकाळी जरा अभ्यास पण करायचा असतो.
हा मग बरं आहे ना आपण आता बोलून घेऊ एक दो आपले दोन दोन कॉल पण झाले तरी पुष्कळेय.
चालतंय होऊ देत सगळं काय प्रॉब्लेम नाही आता मी फ्रीज आहे म्हणजे रोज रोज- पण तेच तेच करण्यापेक्षा एकदमच होऊन जाऊ देत ना.
हा सव्वा बाराला शाळा सुटेल ना आता माझी मग त्याच्या आधी एक दोन कॉल करते. हा हा तेच
टिफन म
टिफिन वगैरे मी आणला सोबत मुलाला वगैरे स्वयंपाक आमचा होऊन गेलेला असतो. म्हणजे सकाळीच करून येते सगळं मग गेल्यानंतर फक्त- काय भांडी न येते आपली काम आवरायची.
आवरायच बाकी सगळं नाश्ता म-
ते मी नाश्ता बिस्ता काय नाही मग भात वगैरे पण मिळते ना. तर थोडंसं खायचं काय आपण घरून आणायचं. नाश्ता बिशता आणि स्वयंपाक पण सगळं सकाळी झालेला असतो.
हो का
हो सगळं नाश्याचा एखादा पदार्थ वेगळा असतो, नाहीतर कधीतरी भारी चपातीच देते त्याला डब्ब -
हा हा हा नाही पाहिजेच कारण का एवढे वेळ म्हणजे उपाशी पण राहू शकत नाही ना आपण.
नाही तीन वाजता येतो ना तो आणि मग जेवण वगैरे त्याच्या सोबतच त्याच्या दोन
मग दोघं पण एकत्र जाताय काय? तुम्ही एकत्रच घरी पोहोचताय काय?
हो. तो तीन ला येतो, मी लवकर पोहोचते. माझे लवकर
हा हा म्हणजे तुमची पण जरा दगदग, ते बरं आहे की लवक हो म्हणजे जाऊन थोड वेळ तरी रेस्ट मिळते तुम्हाला
हा म्हणूनच मग मॉर्निंग भेटली आता तर बरं झालं नशिबाणे आजच आफ्टरनूनच होती म ते आफ्टरनून म्हणजे मग बारा वाजता आवरून यायचं सगळं असं असतं
नाही बरं होतं तुम्हाला हेच कारण का जाऊन थोडावेळ रेस्ट करायला मिळतो
हा रेस्ट पण मिळते आणि आवराय एक दीड दोन तास जातात आवरण्यात ते घर सगळं अस्ताव्यस्त असतं कारण ते दोघं जण काय करतात ते सगळं इकडे तीकडे वस्तू फेकून जातात सकाळी सकाळी सगळे सकाळीच निघतात ना.
त्यांच्याआधी
हो मी सगळ्यात आधी मग मुलगा मग हसबंड असं
हा हा हा नाही म्हणजे ते बरं आहे. की बाबा रेस्ट मिळते थोडा वेळ त्यानंतरं पण काम करायला बरं वाटतं
ह मग गेल्यानंतर मी एकटीच असते ना दोन तास मग आपला रेस्ट वगैरे करून घ्यायचं नाही तर कामा आवरून घ्यायच.
नाही कामच आवरून घ्यायचं म्हणजे नंतर ते आल्यानंतर पण रेस्ट करायला भेटत
हा एक कामच करते मी आणि कारण काय काय होतं माहितीये का गेल्यानंतर जर बसले ना मग जेवण वगैरे केल्यानंतर तर काम करावस अस वाटतच नाही वाटतच नाही डायरेक्ट हा
हा आता आमचं पण घरी होतं निवांत सगळं भेटायचं जेवण तेन आता इथं पण कसं मी करून खाते सगळं मग आता रोज प्रश्न पडतो काय करायचं आज काय डब्याला करायचं तेन असं
बरोबर आहे आणि ते सकाळी कसं एनर्जेटिक असतं ना शरीर त्यात
आणि सकाळी पण कॉलेज माझं कसं साडे नऊ ते साडेचार कॉलेज असतं कंटिन्यू
हा हा हा..
त्यामुळे खूप कंटाळा येतो म्हणजे रूम मध्ये साडेचार ला जरी कॉलेज सुटलं तरी यायला रूम मध्ये पाच वाजतातच मग तिथून पाच ला यायचं परत त्याच्यानंतर आवरायचं हा मग त्याच्यानंतर अभ्यास पण भरपूर असतोय अभ्यास पण करायचा परत मग जेवण असते करायचं म्हणजे ते सगळं नको वाटते की बाबा हा त्यावेळेला आईची आठवण येत्या
बरोबर आहे म्हणजे आपण फ्री राहायचो घरी नाही का हा आई करायचे सगळं
आता दहावीपर्यंत कसं होतं मी आठवी पासून बाहेरच आहे शिकायला म नवी दहावीला मी येऊन जाऊनच करायची म्हणजे एक तेरा किलोमीटर होत आमच्या इथून मग ते रोज मी येऊन जाऊन करायचे सकाळी सात ला जायची संध्याकाळी सहा ला यायची घरी म्हणजे बरोबर बरोबर बारा तास कॅन्टीनू मी बाहेरच असायची मग त्यावेळेला कसं सकाळी माझी मम्मी जाताना पण मला म्हणजे खायला द्यायची सातला म्हणजे पावणे सातला बस होती माझ्या गावात ना साडेसहाला मी थोडंफार काहीतर खाऊन जायचे
हम हम.
जेणेकरून बाबा साडे दहापर्यंत माझे भूक कंट्रोल व्हायसाठी कारण का त्यावेळेला ते वाढीचं वय असते आणि आपल्याला भूक लागतिया सारखी हा मग त्या वेळेला मी थोडं खाऊन जायची त्याच्यानंतर साडेदहाला मम्मी माझी चपाती, भाजी, भात सुद्धा द्यायची थोडा
हम् हम.
हा की बाबा दुपारपर्यंत पण म्हणजे त्यालावेळेला अस सारखं भुक लागतिया ना आणि आपण कुठ जास्त खातोय च
नाही ओ अभ्यास केला तरी भूक लागते काम केला तरी भूक लाग ते म्हणजे जस माइंड पण चालवलं ना तरी सुद्धा भूक लागते म्हणतो आपण नुसत बसून बसून भुक नसेल लागल नाही ह चालत नाही तर नाही होत
नाहीतर कसं चालणार नाहीच चालणार मग त्याच्यानंतर परत दुपार म असं ड्रायफ्रुटस तेन द्यायचे डब्यातून थोड म तेव्हा अस साडेबाराची एक सुट्टी असायची मध्ये मला पंधरा मिनिटाचा ब्रेक त्यावेेळेला आम्ही खायचो म्हणजे सहा जणीचा आमचा ग्रुप होता कॉलेजमध्ये तिथं स्कूलमध्ये मग सगळे आम्ही इकटच भागातल्या होतो एकाच भागातल्या म्हणजे आम्ही तीघी एका गावातल्या होतो एका गावातल्या दोघी आणि एका गावातली एकटीच होती अशा आम्ही सहा जणीे होतो सगळे आम्ही टिफिनला असं वेगवेगळ प्रकारचं काय पण घेऊन यायचं छान असं म्हणजे जेणेकरून बाबा खाऊ वाटल टिफिन
हो
मी माझी आणि एक मैत्रिन आम्ही दोघीजणी भात घेऊन यायचं आणि सगळ्या आम्ही थोडं थोडं दोन दोन घास वाटून खायचं आणि दुपारी कसं आठवीमध्ये ते आम्हाला शाळेमध्ये जेवण होतं दुपारच
अच्छा हा ते असते ना आमच्या इथे टेंन्थ पर्यंत आहे ना स्कूल सगळ्यांना भात वाटला जातो
भाात वाटला जातो आणि आव सातवीपर्यंत आम्हाला जेवण इतकं छान होतं की म्हणजे लई छान म्हणजे आम्ही कधी सातवीपर्यंत टिफिन घेऊन गेलोच नाही कधी शाळेला
ह ह ह नाही हो खरंच रा क्वालिटी छान असत्या इकडे पण आम्ही स्वतः टीचर सुद्धा खातो
आणि आठवीला जरा होतं म्हणजे एवढं काय चांगलं नव्हतं पण होतं बऱ्यापेकी भुकेला तर खायला पाहिजे मग परत दुपारी तिथे जेवायचं त्याच्यानंतर परत पाच पर्यंत स्कूल असायची हा मग पाचला स्कूल सुटली की पाच मिनिटात स्टँड वर जायचं काय पण करून पाच सव्वा पाच ची बस पकडायला कारण का जर सव्वा पाचची बस गेली आमची तर आम्हाला डायरेक्ट पावणे सहाला बस होती
बरोबर
जरी पावणे सहाला गेली बसमधून तर सव्वा सहा साडे सहा वाजयचे घरी पोहचायला म तिथून साडेसहाला घरी पोचायचं तिथून मग आवरायचं आणि अभ्यास तर एवढा असायचा एवढा आणि सातवीपर्यंत काय एवढी इंग्लिश जास्त शिकवायला पण नव्हतं आणि काय समजत पण नव्हतं कारण का मेन म्हणजे सात वीला मला इंग्लिश शिकवलंच नव्हतं म्हणजे लास्टचा वर्ग आमचा मग आम्ही दंगा करायचो त्यात वेगवेगळ हे सगळं हे होतं म्हणजे कार्यक्रम तेन होत आणि त्यामुळे आम्ही त्या अभ्यासाकड बघितलंच नाही असं जास्त करून अन ज्यावेळीला आठवीमध्ये पहिल्यांद मी म्हणजे गेलो त्यावेळी ग्रामर हा शब्दच माझ्यासाठी तरी नवीन होता सगळा
बापरे एवढ्या लेट तूम्हाला इंग्लिश सुरू झालं
हो हो ग्रामर आम्हाला
म्हणजे नाही मला एक सांगा तूम्हाला सब्जेक्ट होते पण शिकवलं नाही असं झालं का शाळेत
शिकवायचीत आम्हाला सोडा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पण सातवीमध्ये आम्ही स्वतःहूनच असं म्हणजे काय केलंच नाही कि बाबा हा शेवटचं वर्ष आहे शेवटचं वर्ष आहे जाऊदेत असं करून पण नंतर त्रास झाला म त्याच्यानंतर मी एक महिना शाळेलाच गेलो नाही भिऊून की बाबा मला जाय च नाही आहे मला जायचंच नाही आहे मला येणारच नाही काय म्हणजे हो भिती वाटतेचं ना, कारण हे कसं ग्रामर- ती मुलं पहि पाचवी पासून सेमीमधे होतीत आणि आम्ही आठवीलाचं डायरेक्ट सेमेला गेलो. मधे भी- ते वाटते की बाबा, आम्हाला काही येणारच नाही, मग महिनाभर मी जायला नाही आणि त्यावढ्या टेन्शनमधे खूप- तदीचं दुखायला लागलं जास्त करून असं, हा मग नंतर मग- पप्पा आमच्या म्हणाले नाही जा तु तिथं जा, मी म्हटलं नाही माझ्या सगळ्या मैत्रिणी गावीचं गावातचं होत्या ना शाळेला. मग आमच्या गावात पण शाळा आहे, अ दहावी पर्यंत.
अच्छा.
मग माझ्या सगळ्या मैत्रिणी गावामध्येच होत्या शाळेला मग मी म्हटलं नाही मी गावातचं जाणार, गावातचं जाणार.
हम हम-
पप्पा म्हटले नाही गावात जायचं नाही. तू तिकडेच जायचं शाळेला असं, असं सुरू होतं सगळं. म्हणजे त्यांचं ऐकलं म्हणून आतापर्यंत म्हणजे इथपर्यंत आलो नाही तर मग काय. मराठीमध्ये असं सगळं शिकून मग काय आलंच नसतं ना पुढं. आता हा आता अकरावी, बारावीला जरी सायन्सला घेत- घेतलं तरी पण सग इंग्लिशच आहे जर दहावी करून अकरावीला सायन्सला घेतलं, तर हा आम्हाला आलंच नसतं. मग पप्पा म्हटलं एक वर्ष तुला अवघड जाईल, पुढच तरी तुला सगळं चांगलं जाईल ना सोपं. मग मला म्हंटलं जाऊ दे. तू या वर्षी हे वर्ष पूर्ण कर आणि पुढच्या वर्ष तू बाहेर- मग तुला मग तुला पाहिजे तिथं मी शाळेला घालतो, मग मी म्हटलं- बरं बर मग एकदा सवय झालं की कुठलं येऊ वाटतंय नाहीच की. मग आता म्हटलं नववी काय अशीचं - होऊन जात्या म्हटलं निवांत मग, दहावीला परत सकाळचं सातला जायचं परत संध्याकाळी सहाला यायचं घरी.
हां हां हां
हो म्हणजे असं तीन वर्ष खूप त्रास झालेला त्या वेळेला भयानक, मग परत म्हंटलं- आता अकरावी बारावीला म्हटलं जरा निवांत घ्यायचं, तर तोपर्यंत आमचे बरोबर पेपर व्हायलाचं- आणि आमचा भूगोलचा पेपर लास्टचा राहिलेला दहावीमधे.
हो अच्छा.
परत कोरोना आला, आमच्या लास्टच्या पेपरलाचं.
अच्छा कोरोनाच्या वेळी तुम्ही दहावीत होता का?
हा म्हणजे दहावीचं पेपर सगळं झालेलं पूर्ण- आणि लास्टचा एक पेपर राहिलेला भूगोलचा म्हणून दोन हजार एकोणीस, वीसची आमची बॅच होती. आणि त्यावेळेला आमचे दहावीचा एकच पेपर राहिलेला लास्टचा.
हम्म नंतर झाला का नाही मग तो-
कॅन्सलचं- झालं तो बो दहावीला.
कॅन्सल झाला ना मग ते पासिंगचे मार्क्स देऊन दिले वाटत हे ना. दुसरं तुमचं तोंडीचे मार्स वगैरे जे- होते कॉलेजकडे शाळेकडे. त्याच्यावर त्यांनी मार्क्स दिले होते ना.
त्यांनं दिलेल्या मला नाईन्टी वन त्यांना दिलेले तिने.
ओके हम्म हम्म.
म्हणजे छान दिलेले मार्क.
हां ते ना आपण शाळेतलं बिहेवियर वगैरे. नोटबुक्स वगैरे त्याच्यावरचं तर ते मार्क्स तोंडीचे सगळे-
पुरी या सहाजणी कुणाच्यातच नसतात त्यांच म्हणजे आम्ही आमच्या आमच्यातच सहाजणींच्यात. म्हणजे अस हा हा म्हणजे ते जरी शिक्षक आता जरी भेटले तरी पाच मिनिटे का असणा गाडी थांबून बोलूनच जाणार.
हो हो
म्हणजे त्यांना पण कळतेय ना बाबा कुठलं स्टुडंट कस आहेत कसं त्यांचं बिहेवियर आहे आमच्या हा मग त्या वेळेला काय करायल आता जरी कधी पण भेटू दे कोण पण शिक्षक पाच मिनटं का असणा. खरं थांबणार बोलणार काय चालयय काय सुरू आहे.
हो ते गावाकडे आहे बाबा इथं सिटीमध्ये तर मला काही नाही जाणवत हो. खरंच
खूप खूप छान होतं म्हणजे आम्ही तसं वागतच होतो असं म्हणजे कधी कुणाच्यात जास्त जायत नाही कुठल्या आपल्याला पोरीच पटलं नाही कधी जायच नाही जास्त अस म्हण आपल्याला नाही पटलं तर आपण नाही जायचं तिथं असं
नाही ते आपलं आपलं अभ्यास आणि ते त्याच्यावरच फोकस केला पाहिजे ऍक्च्युली तो एजच तसं असत आणि
हा आम्ही सहाजणीच आशा होतो की बाबा हा सहाजणी आम्ही आशा होतो. की बाबा आम्हाला म्हणजे असं नाही कि कोणाची गरज लागेल बाहेरच्याची असं नव्हतंच. म्हणजे सगळ्या हुशार पण होत्या त्याच्यानंतर अभ्यासात पण होत्या. हा पण सगळ्यांना येत होतं अस. म्हणजे मला जर नाही आलं तर तिला येणारच तिला नाही आलं तर मला येणारच असं.
ठीक ये मी इकडून कॉल करू का टाइम झालाय.